हा बोल की
काय करायलास?
काय नाही बघ आत्ता जेवायचं
हम्म हम्म कॉलेज तेन
कॉलेज हाय की चालू आज सुट्टी
हम्म हम्म सुट्टी हाय शनिवारी सुट्टी असत्या तुम्हाला
होय शनिवार रविवार सुट्टी शनिवारी नसत्या पण घेत्यात सगळे
हा हा म्हणजे आमच्या सारखंच हाय
होय ते हॉस्टेलवाले तेन गावाला जातात नाही एक दिवस तेवढच जवळ जवळची आहेत तेवढी हा तुझं?
माझ पण तेच सुट्टी म्हणजे सुट्टी नव्हती सुट्टी घेतल्या आम्ही
होय
आम्हीपण गावाकडं तेन येणार हुतोच
हा हा होय की तेवढंच शनिवार रविवारी कुठं आमच्यात काय लेक्चर्स तेन काय म्हणलीस? तुझा आवाज
हॅलो बोल हॅलो
हा बोल
हा पाऊस तेन आलाय काय म्हंटलं?
होय जरा जरा बारीक बारीक चालू हाय न्हवं
हम्म हम.
आणि चीटकट चालू झालाय बारवी कालपासून.
होय ले पण मोठा नाही खरं बारीक आहे.
हम्म. गार ते वातावरण सगळं.
होय मोठ काय नाही आहे, मोठा काय पडलाच नाही आहे.
होय ते मध्ये तेवढंच पडला कंटिन्यू त्यानंतर काय पडलाच नाही.
होय.
हम्म!
मग आजकाल काय नाही बघ. कामच की आज काय तुमच्या घरात जेवायला तेन?
जेवायला आज काय मी जरा ते फ्रूट कस्टर्ड केलोय बग.
हा होय ते ठेवलालीस ग काय केल तीस.
टाकलेलं ग!
हा.
ते फ्रूट कस्टर्ड केेले‌.
हा हा काय कसं केलं तेस ते?
ते काय आहे दूध घ्यायचं. दूध आपण हे उकळून म्हणजे त्याची हे शाई वगैरे काढायचं नाही पूर्ण शाई सकटच म्हणजे, च्याआपण कसं दूध गरम केल्यावर शाही येते की नाही त्याच्यावर.
हा.
काढतोय कि लोनणी वगैरे करायला.
हम्म हम माहितीये ते,
तसं घ्यायचं ते दूध.
हम्म.
आणि त्या जरा कस्टर्ड पावडर म्हणून मिळत्या.
हा.
ते घालायचं जरा. त्यांना असं दाट होते अजून जरा साखर घालायचं. जरा आपल्याला कसं गोड पाहिजे आहे तस.
हा हा.
आणि काय फळं घालायची कुठली पाहिजे त सगळी बारीक. कट करून डाळीब वगैरे, आणि ड्राय फ्रूट्स घालायच जरा. आणि गार करायचं खरं गार खायचं छान लागत ते उन्हाळ्यात खायचं असते ते सोड.
म्हणजे फक्त दुधात तू ते सगळं घालतीस.
हो दुधात दूध म्हणजे दूध कसं पातळ असते की नाही मग ते जरा आणि पूर्ण गार करायचं म्हणलीस तर ल गॅस जळते त्याला.
होय.
म्हणून मग ते कस्टर्ड पावडर आणि त्याच फ्लेवरर पण छान असते सोडते कस्टर्ड पावडर.
हा त्याचा पावडरच त्या वास हे
हा हा ती कस्टर्ड पावडर घातलीस की पण कस जरा दाट होते दूध
हम्म
असं मा खव्यासारखे होतय अस जरा जरा
हा हा
मग ते घातले ते घालून ते यलो कलर पण येते त्याला असं छान ते कस्टर्ड पावडर मुळं
हां
आणि मग त्यात त फळ तेन घालायचं गार करून खायचं छान लागत
हा हा
हम् आमचे पप्पा मम्मी कधी खाल्ली नव्हती बई ते अजून परवा आणायच होते ते गावात मिळ ते आपल्या खरं एकदम ते आउट साईड होतं मग कधी आणायचं काळ कोणाला वेळच मिळाला नाही ते आणायला
हा हा
अ ते केळी पण होती घरात
हम्म
आंबा पण होता केळी आंबा होता बाजारातनं तेवढं काल, डाळिंब, सफरचंद आणि अननस आणलेलं
हम्म हम्म अननस आता यालय बाजारात
होय होतं की काल म्हणजे आम्ही घरातनच ठरवून गेलेलो सोड असलं तर घ्यायचं म्हणून म ते होतच मग ते पण घेतलो आणि म्हटलं आता हाय घरात पण दोन फळं आहेत मा आणि तर दोन घेऊया म्हणलं ते पण दोन घेतलं अन मग केलं
हम्म हम्म
त्यामुळ जेवायचं नि तेच खायचं जास्त भरपूर केलय
हा हा होय तेच मी बघितलं
हम्म हम्म
चांगलं लागत असल
छान लागतय करून बघ की कवातर करायचं असं तर मी त्यात माणसं कमी असलीकीच असं चांगलं चांगलं म्हणजे काय तर वेगळ वेगळं करायला मिळते ग जास्त माणसं असल की कसं
होय
केवढं करायचं केवढं?
करायचं होय. हो होय कमी असलीत की तेवढंच बरं पडतय ते सगळ्यांना आणि पाहिजे खायाला मिळतय
होयच की त्यामुळ असतय आमच्यात सारखं कायतर कायतर करतोच मी
हा तुमच्या घरात काय फक्त मम्मी, पप्पा आणि तुझा भाऊ तिघजणं
चौघचं असतोय आम्ही पहिला पण करत होतो सोड एकत्र असताना आपण करत होतो माझं म्हणजे खाण्याच्या बाबतीत मी काय असं काय तर करू वाटलं की करायचं भरपूर एवढंच की ज्या म्हणजे असं मन भरून खायाला मिळत नव्हतं ते थोडं थोडस चव चाखायला मिळत एवढच एकत्र असत ना आता पाहिजे तेवढं मिळतय. राहतय आणि त्यातला आणि केलेल
हम्म
सगळं करत्यात पूर्ण पिंझा बिंझा पास्ता मॅगी मंचुरी काय अस म्हणजे चव आल्या का तर बघितलं वेगळी डिश सामान अस ल नसल तर आणून करतोय आणि आमच्यात मम्मी पण आमची कर म्हणत्या कारण तिला बाहेर वगैरे जाऊन काय खायला भेटत नय ना
आ म तू पा ह्याज्यात पिझ्झा तेच सगळं चीज वगैरे तेनं विकत आणतेस.
होय चीज महाग हाय वी वय खरं तरी पण आणतोय सोड एक दोन क्यूब आणतो तेवढं
चीज महाग हाय सोड
हम्म घरात येतय बनवायला पण ते कसं आमच्यात आता फ्रीज म्हणजे आहे सोड फ़्रिज पण ते कसं जेवढं करल तेवढं ते राहतय तसं कोणत
कशा कतो घरातलं नाई ग किति लय उशर झंझाट करण्यापेक्षा तेवढंच जरा असं विकत आणलेलं
होय. होय सोड पण ते आणि मी आणायला पण काय नाय ग म्हणजे विकत जरी जास्त प्रमाणात आणाय त म्हणालीस तरी आणायला लागतंय नी ठेवायला फ्रीजचा जरा प्रॉब्लेम हाय पलीकड तर काकीच्यात तर ठेवून तर किती वेळ ठेवणार ना
होय.
म्हणूनच आता बघायच नवीन फ़्रिज ये रे मला फक्त आदा आमचा तेच म्हणतोय. फ्रीज आणल की चीज, बटर बिटर सगळं आणून
नाय बाई ते लाग तय बय घरात म आमच्यात पण म्हणूनस आता ह्या वर्षीच आणलोय आम्ही पण
हम्म आमचा काय एकत्र असताना होत सगळच घरात होत पण आता जरा सेपरेट राहिल्यामुळ नाहीये.
मग ते कसं आमच्यात काय गरज नव्हती. ती सोड आमच्यात दररोजचच माळव फ्रेश असतय त्याची काय न गरज नव्हती खर आता कसं पण त्येकाच्या घरात हाय आणि म ते आपल्या घरात नाय म्हटल्यावरती कसतर वाटतय नय. आणि दुधाला तेन पण बर पड
त दूध वगैर
हा तेच की दुधाला तेन बरं पडतंय सगळं उन्हाळ्यासा
हम्म होयच की आणि आमचं त तसच होतय की फ्रीज नसल्यामुळे दुधाकड जर चुकून लक्ष वगैरे नसल कामाच्या गडबडीत ते दूध वगैरे गरमच करायचं राहिलं की ते बाद च होतय दूध.
ते बादच होतय होय आणि हे तेनं भाजी वगैरे पण कुठ र शकत लय राहतात उन्हाळ्यात पण जास्त शेंगदाण्याच तेन घातलं असलं की ते खराबच होतय संध्याकाळपर्यंत
व्हय व्हय!
घ्यायच आता बघूया थोड्या दिवसांनी घ्यायच.
हा किती पंधरापर्यंत येते.
हम्म तेवढंच की आणि आमच्यात ते आता आम्ही वेगळं राहिलो किती तिन्ही सामान आणाय गेलं म्हणजे विकत नवीन नवीनच घेत सगळं ऑलमोस्ट भांड्यापासून नवीन अच्छा, हो! ते एकदा घ्यायचं फक्त आता ठेवायला जागा नाही आहे त्यामुळं घेतलेलं नाही गं. काय रेंज येईना वाटत तुला.
यालय का? हॅलो!
हा आता आली
पाऊस हाय न्हाय त्यामुळं जरा
हम्म हम्म!
रेंज चालले आणि त्यात घरात मुळातच लय रे आमच्या मुळातच घरात रेंज कमी आहे.
व्हय पावसाळ्यात होतयच सोड जरा. रेंजचा प्रॉब्लेम. आणि काय तुम्ही काय केला असेल?
काय ते?
तुम्ही काय स्वयंपाक केला नाही.
आमच्यात आज सगळी कंटाळल्यात त्यामुळं मेथीची भाजी भाकरी पिठलं एवढं आहे.
नव्ह, छान उलट तेच भारी संध्या
व्हय आणि आता सगळे कसं जरा शेताकडे तेन गेलतीत नाय सगळी मग मम्मीला तेन पण कंटाळा आलाय.
हा हा!
मग राहूद्या म्हटलं आता काय बनवत बसायचं न्हाय मग सगळ्यांना मवासोड वडापाव आणल्याला खायला.
व्हय!
सगळे खाल्लो
भारी की उलट असं म्हणजे गर गार वातावरण झालं गरम गरम वाट
हा होय होय म आता ते भजी करायच च म्हटलं तर पण मग त्याला पण आणि चपाती करायला पाहिजे तेझ करायला पाहिजे. मग ते लय मग तेझ आणि म लय हे होतय सगळं म राहीली. तेच की म राहूदे बाई म्हटलं गप्प ते आणूया सगळ्यांना होतंय पण
चल ठीक हाय.
हा!